हो, हो. बोला ना. तुम्हाला येतो का माझा?
हो, हो.
काय करताय?
मी पण, जेवण झाल?
हा, हा.
अंगणात चकरा मारता.
हो, का? किती वाजता झोपता रोज?
साडे अकरा - पावणे बारा वाजता झोपता दररोज.
हो. माझा अकराचाच टाईमय. बाकी का, हो ना
सरन तसच केल माझ न. मी तर
ह. हो, का? हम्म. मग ते लवकर टाईम वर कट होऊन जातय.
लवकर टाईमावर झाला ना, मग ते तसंच हे झालत ना
तेच म्हंटलं.
हम्म.
मम्मीनी डबा दिला होता का, आज?
हो आला होता ना, औषध घेऊन? दिली मम्मी न आज.
हो.
हा. आवडतात का, दादांना?
भाजी आवडती. ह.
हो, का. ह, ह.
ढेमसाची भाजी मोठी चांगली केलती. वांगे. चांगला करता त्या तशा
हो. चांगली करते. जास्त तिखट नायी करत. कायी नायी.
नाही. बरोबर
हम्म. काय म्हणते, तुमची वहिनी कुठं गेली ओ?
आमच्याकडं मांगालीन ते.
हो, का? पण कसं ती त्यांची एक डिलिव्हरी काय इकडे, झाली होती का?
म्हणजे पहिले तिकड झालती. ये ना तर दुसरं प का मलाला वेगडं असल्या.
हम्म. तेही तिकडेच करू राहिल का?
हा तिकडेच गेले महि्यापासून ग.
हम्म.
आता येत नाही. बारा महिने मग, बारा महिने कोण जीऊ घालन.
हा.
म्हणून लावला डबा.
हो. पण बाराही महिने तिकडेच राहायचं, असते का? मग.
नाही मग आता ते. झाल्या वर, ते पोरग मोठं होईपर्यंत येत नाही ना, मग. सात- आठ महिन्याच होईपर्यंत.
मग सा म्हणजे असं चालते, बा. पोरग झाल्यावर बा चालली मी तिकडे, आरामासाठी. पण म हे. नऊ महिने ही तिकडेच. मग पोरग झाल्यावर ही तिकडेच. पोर - पोरी. बरंय, तुमचं मग.
नवरे लई हुषार हाईतना म्हणते
हम्म
मग काय
काय करताय काय केलं जेवण आज
मग सकाळचीच भाजी होती वांग्याची पोळ्या केल्या आता काय दोघ तिघी जणीच आहोत
दोघी तिघी कोण
आई मी माझी बहीण
अ का तुमची बहीण आली आहे का
माझी बहीण इथंच आली ना माघे भाऊजी वारले तर
हा हा हो का मग इथेच असते का
हा आमच्या जवळ असते
हो का काय करते मग तुमची बहीण
माघे भाऊजी नोकरीवर होते ना सरकारी वकील
हा हा
वारले त्याची पेन्शन भेटते तिले पस्तीस हजार
हा बरं आहे मग
मग पेन्शन येणार आहे म्हण आम्हाला टेन्शन नाही काही
काऊन भाऊ नाही देत का
नाही न वगळे निघाले ना सगळे जण
कुठं राहते मग भाऊ तिथच राहते का?
मोठ भरन.
हम्म, मी घर नाही पाहिलं तुमच आतून.
नाही मोठ्या नऊ रूम आहे ना.
नऊ रूम आहे
हो तघ वाल दोंदो दोंदों दिल्या सारुम त्यान गे दोन रूम आम्हाले
बापरे नऊ रूम आहे का मी नाही पाहित न ब मलत वाटलं एवढंऊसच हे
नाही अंदर मोठ आहे ना
हम्म.
आतमध्ये मोठा आहे जागा मोठे आहे नं तिकडे लाव जा. अंगणवाडी बी हाय आमच्या हेचेत भाड्यात.
हाव का?
एक दिलेलं भाड्यान.
मग त्याचे मग दरवाजे वगैरे घरातूनच आहे का त्या मेन गेट मधून कि आजूबाजून हाय.
नाही मेन गेट मधूनच आहे आतू अंधरून सगळ्याला दरवाजा आहे दोन दोन दोन दोन.
हा ते तसं न.
मेन गेटचय.
हम्म, बाहेर जायसाठी एकच आहे ना.
हो बाहेर जाण्यासाठी एकच आहे गेट.
हा. बाकी काय ते अमृता माशीचा फोन वगैरे.
ते दवाखान्यात गेली म्हने. साक्षीअन ते. रिपोर्ट चेक करायला गेल तो आणि थायरॉइडच.
हा.
म मस्तिकूनस पनीिप पुरी खाऊ ना आल म दोर्ग मयला गेल त्या ते गाळीवर
हा, सांगत होते ना. पैसे आले म्हणे पार्टी करायला गेलो मने.
नाही बुवा. मस्त पैसे कायम पडले ना. पाहिजे ना.
हम्म. तुम्ही म्हटलं अकाउंट मध्ये आले का तुम्हा तर नाही मने अकाउंट मध्ये यायच्या आधीच आम्ही पार्टी करून आलो मने.
हम्म.
तु, तुम्ही आता परीक्षा देता की नाही?
आणि कशाला परीक्षा द्यायला.
कोणते कोणता भरला मगं आता.
ते म काल ते अऑफर आलती म जॉब आहे म बीएस सीमेट पायच म हा मग शाळेवर शाळेवर पण ते बीएड नाही म्हणते ना तुझ.
हा बीएड नाही आहे.
बीएड पाहिजे.
कोणत्या शाळेवर आलती?
ते शोधल पाहिजे.
हा का.
करते का नाही काय माहत नाहीला म काम आता ते त्याच्यासाठी बोलावला दिलं होतं, रिझ्यूम दिला तिथं. पाहतो जर चांगला दिसलो तर,
तुमचं बीएससी मॅथ आहे का?
माझं ए ना इंग्लिश, बीएड आहे.
हा का. हम्म.
इंग्लिश च जाणार आहे. बी एस सी मॅथ्स आहे.
हम्म हम्म.
बेड नाही दिसत. बीएड बी पाहिजे, सीएटी पाहिजे.
हा.
माझ्या सी इ टी पास आहे.
हो, तुम्ही बीएड साठी सीइटी दिली होती का?
माहिती नाय ग. हे आमची याची निघालेली आहे ना. सीईटी, शिक्षकाची तर सीईट त्याच्याशिवाय आम्हाला पात्रता हा.
हा टेटची परीक्षासाठी ते सीईटी असते.
हा.
हम्म हम्म, हम्म हम्म
क्लास करत आहे का?
हो हो क्लासेस चालू आहेत ना. माझे बँकिंगचे, त्याच्या मध्ये नाही करता येत काही. करायचंही म्हटलं, तरी एखाद्या बँकमध्ये जॉब करावं लागते. मग एक्सपिरियन्स बेसवर जागा निघतात.
हा.
हम्.
म्हणून मग,
लायब्ररी जात असतं का? का घरीच करता?
नाही लायब्ररीत जातो. घरी कशाचा होते. घरी कोणी आलं की चला बाहेर. हेच. मग, सगळं करून लायब्ररीत जावं लागते. आता घरी कोणी नाही तर मग दोन तीन दिवस घरीचाय. हा.
घरीच करतो बई ऑनलाईन क्लास. काम करतो ना, मग कानात ने टाकतो. मग आता काय करता जाण्या येण्याचा म्हणले होते ना मग, गाडी नाही काही नाही पैदल जा अन् या.
हा ना, इथं आपल्याकडे ना एखादी लायब्ररी पाहिजेच होती.
मग काय बई एवढा बर केलं असत.
हा ना, इकडे नाहीचाय. एवढं मोठं इथं हॉस्टेल ए. हॉस्टेल आहे यांना लायब्ररी काढायला पाहिजे होती.
मग काय तर. पण सल्ला कसं शांत. शांत वातावरण पाहिजे ना, आहे जस तिथे. गाड्याचा आवाज, ह्याचा त्याचा, आवाज नाही पाहिजे त्याला.
नाही, आवाज नाही पाहिजे.
ते शांत वातावरण पाहिजे.
हम्म . बाकी काय म्हणते, तब्येत वगैरे बरी ए मम्मीची वगैरे?
मग कधी चांगले होशील?
हा मम्मी सांगत होती तुम्ही तुमचा जेव्हा हे डब्याचा फोन आला होता, तेव्हा मी तिकडेच होती मम्मीकडे गेलेली.
हो का?
हम्म, अधिक महिन्यासाठी म्हणून गेली होती मग राहिली. तिथंच. दोन दोन तीन वेळेस डब्बे मग, आम्ही दोघी मिळून करत होतो. हम्म सुरवातीचे. मग ती म्हटलं अससं कर, असस ती म्हणे, हाव म्हणे दोन तीन दिवस मग तिला आधार झाला होता. मग तिसऱ्या दिवशी पासून मग झाली आता सवय. हर्षल म्हटल करू लागत जा जरा तिला. हम्म.
माझ्या माझी आई म्हणे, माझं जर लग्न झालं तर आई म्हणे आम्ही लावतो म्हणे दोघी जणी. माझी ताई आणि आई साठी.
हा.
आता लावून दि चांगली द म काही, दुसरकडे लावले पेक्षा. तीन दोन होे मग आमच्या घरचे. मी हाफीस पर्यंत करच कामामुळे दोघी जण होत नाही ना.
नाही का, ताईच्यान नाही होत का?
मग त्या आता तरी चांगल्या घरातली आहे. तिच्या घरी धुण्या, भांड्या, स्वयंपाकाला बाया, मग इथ कशी करण ते.
बप्पा, मग तिकडेच कौन नाही राहत ओ ते?
मुलं आहे ना.
आ?
अर कु नम मुलं
मुलं, मुलं आहेत का त्यांना?
आहे ना?
हा
ती नाही आहे काही आपल्या घरचें ते काय एल जीव लावतात
हम्म
म्हेड गोट पगार आहे आहे म तटड पगार अस कस झाले घरी करा
अशच हम्म
त्या ला न द्यालाचय तरी
हा
च
त्यांना काही मुलं वगैरे नाही का
नाही ते पढल बायकूच्या
होा का
नाही झालंच नाही का
हम्म
पल्या आधीचडव होते मग काही केलं नाहीे नकचर होते म्हणून दिेलं
हम् हम्म
का त लग्न झालं होत दहा रुपयेच जाण्या म्हणून तिनं फार कती घेतली होती पहिला
हो
हम्म -हम्म
खाली आता वारले अटॅकन
हम्म हम्म हम् काय करणार असं बाई इतले पैसे असून काय कामाची मते
नाहीकडे समजई
हम्म
हम्म
किती काही म्हणतो आपण आपण असं कधी- कधी तस वाटत मग आपण उलट अ चांगल हॅप्पी आहे दुसऱ्यां अपेक्षा हम्म